हॅलो! हा येतोय आवाज?
हा येतोय पण खूप बारीक येतोय आवाज आसा
मला विचारा बारीकच येतोय
ते-
आता येतोय? हा हा हा रेंज प्रॉब्लेम असलं
हा हा काही नाहीये आता आवरलं सगळं काम वगैरे बसलोय
होय का
हम्म, तुमचं काय चालूय?
चालूय बघा कामच काम करत करत म्हटलं चालूय काय?
काय काय बनवलं मग आज?
आजून बनवायचंय मसूरचा डाळ कांंदा
होय
बाकी काही नाही बाकी काय? आज एवढं हे नाही बाकीची स्वच्छता घरातली करायची, म्हटलं हे करू, म्हणलं तु तुम्ही काय बनवता मग स्पेशल?
असं स्पेशल काही नाही आमच्यात पण आज म्हणजे डबा वगैरे असतोय ना सकाळचं त्याळं आम्ही म्हणजे सकाळचं एवढं काही स्पेशल करायला बघत नाही.
अ गुरुवारी तेवढं जरा उपवास वगैरे असतोय त्यामुळं
गुरुवार तुमचा उपास असतो?
हा म्हणजे माझा माझ्या मिस्टरांडचा दोघांचा पण असतोय
माझा असतो.
होय त्यावेळेत तेवढं अस खिचडी मधे काहीतरी वेगळं वेगळं करतो म्हणजे एक एकदा शाबू खिचडी किंवा ते राय ते तांदूळ असतात. त्याचे त्याचे खिचडी
हो होय वेग हा वेगळं काय तरी मग तेच आता उपवासाच काय केलं तर गरम गरम छान लागत खायला. आता मी मी परवा मोबाईलवर ह्याचा अ उपसाचा डोसा बघितला होता. भगर आणि शाबू घालून. ते कसं हा ते गरम गरमच छान लागत. ते कसं डब्यामध्ये न्ह्यला आणि नेल्ह कि ते गार होतं थालीपीठ ते गरम खाल्लं तरच छान लागत नाही पण ते गार नाही खावतये ना
हम्म, पण बाहेर म्हणजे स्त्रिया कसं घरी असतात त्यामूळे एवढं काहीच त्यांना प्रॉब्लेम येत नाही पाहिजे त्या वळेला करून खाऊ शकतात. पण जेन्ट्स जरा प्रॉब्लेम येते ना टिफिन वगैरे असते त्यामुळे
बरोबर आहे.
असेल त्या पद्धतीने खायलाच लागते.
मग गोड काय बनवता का गुरुवारी?
गुरुवारी हा संध्याकाळी शिरा किंवा
ह मला नाही काय बनवून होत म्हणजे मी दत्त मंदिरात जाऊन जाते दर गुरुवारी, फक्त प्रॉब्लेम असेल तर नाही जात. ह मला नाही बनवणं होत गोड काय म्हणजे यायला उशीर होतो त्यामु गोड काय बनवणं होत नाही, बरेच जण म्हणजे उपवास म्हणलं की बनवतात बरेच जण.
हा हो असतेय त्या दिवशी म्हणजे उपवास असते त्यामुळे काहीतरी करतोच मग संध्याकाळी
हो उपवासा असला की उपवासाचे पदार्थ पण आपल्याल इितके, तितके उपसाचे पदार्थ पण आहेत ना. इतके, अ हर करायला छान वाटतात पण तेवढा वेळ पण पाहिजे.
होय, होय,
असं आहे शाबुदाण्याच, नाही का ते इडली पण बनवतात बघा मी दोन तीनदा बनवली होती. ट्राय केली होती छान होते. हा अं, आता रेसिपी लक्षात नाही पण मी तेच कधी कधी लक्षात राहात नाही मग ती युट्युब वरच्या शॉर्ट्सध्ये बघते ना ती रिलस शबुदाना अ अ हा शाबुदाना आणि बहुतेक वरी अ शॉर्ट्समध्ये ते बघा उपवास इडली टाकलं का नाही रेसिपी उपवास इडली असं हे केलं का नाहीम् क ते शाबुदाना
हम्.
परत अ तुम्हाला सांगते अ हे काय बरं
ते राळ्याचे तांदूळ असतात ते काही वरी
भगर हा वरीचे तांदूळ आणि ते हे करायचं भिजवायचं आ त्याच्या नंतर ते मिक्सर काढायचं आणि त्या त्याच्यामध्ये थोडस हे घालायचं सोडा हे ते काहीतरी मीठ सोडा हा आणि मग करायची आणि त्याच्यावर मग ते हे चटणी आपली नेहमी करतो ते उपवासाची चटणी, मी शेंगदाणे शेंगदाणे, मिरची, आणि दही मीठ, साखर, ते घालून जिरे घालून करते. म्हणजे आधी- आधी मधी म्हणजे उपवासाला शाबुदाना खिचडी बरोबर मी करत असते. आणि वरीचे तांदूळ केले कि मग त्याच्याबरोबर मग शेंगदाण्याची आमटी करते.
हा ते छान लागते शेंगाच्या आमटी
ते छान बरं आहे अ मलेश मला एखाद हे ते आषाढी एकादशी म्हटलं बरं शनिवारी आली. सुट्टी असते त्यामुळे कस निवात आपल्याला करत करत हे करता येतं.
हा, हा, तुम्ही अजून काय करताय काय मग? अजून काय करता?
नाही मग शाबुदाने वडे वडेच केले वडे मला आवडत वडे चटणी.
हा हा म्हणजे जॉब करताय काय दुसरा बाहेर असं विचार होय हा हा.
आज सुट्टी असते ना मला.
होय हा हा.
आज होतील तेवढं कॉल्स करून घेऊ म्हटलं.
होय जरा वेळ असेल तर मग करता येते फास्ट. हम्म हम्म.
तुमचे आणि माझे किती कॉल झालेत.
अ ह नाही आत्ता पहिलाच आहे हा.
बहुतेक हा पहिलाच आहे हा बरोबर आहे आपला पहिलाच कॉल आहे हा. म्हणजे अजून आपण दोघींना एकमेक म्हणजे हा मी केलं तुम्ही अजून एक करून आपण अजून चार चार कॉल तर करू शकतो एकमेकांना असंय. तेच एक जणी कॉल केला तर त्यांचा टास्क पूर्ण झालाय वाटत तर त्यामुळे तुमचा कॉल वाया जाईल म्हणल्या बरं म्हणल राहू द्या. असे आहे म सकाळच कॉल च चाललेत.
ह.
पण ते दहा हजार आठशे सेकंद पूर्ण पाहिजेत ना.
होय वाटत हा तस हो बघितलं की.
हम हम हम हम.
आणि मग अ तुम्ही म्हणजे काय जॉब करताय बाहेर.
हम्म ह्याच्यामध्येच अ शॉपमध्येध्येच करते.
होय काय हा एज्युकेशन काय आहे मग तुमचं.
माझं बी ए झालंय कमप्लीट.
हां हां.
हम्म. बाकी एवढं काय नाही अजूने एम ए फर्स्ट इयर झालंय सेकंड इयर नाही झालं एक सब्जेक्ट राहिल तो राहिलाच त्यामुळ. हा लग्ना नंतर सेकंड इयर केला तर नाईपण ते लग्नानंतर लग्नाच्या आधीच एम कंप्ट झालं होतणजे फर्स्ट इर झालं हो. सेकंडरला मग हे मग. हे केलंग सेकंड इर केलं तर एक सब्जेक्ट राहियला होता. तो राहिला तर राहिलाच पर दिलाच नाहीच का
नाही मग शिक्षण आपलं आपलीच इच्छा होत नाही आता परत. तर असं आता राहिलंय आता म्हणजे राहिले आहे मी त्यातून होय होय माझ पण आसच झाले. लॉकडाऊन म लॉकडाऊनच्या आधी दोन तीन महिने लग्न झालेल्या. मग त्यानंतर न. लॉकडाऊन झाल्यावर पण काही लगेलगे करता आलं नाही म्हणे लॉकडाऊन मध्ये ऍडमिशन चालू होते. पण आताच. सगळं असं सगळं वातावरण आहे बाहेर आणि लगेच कशाला घ्यायच असा विचार करून ऍडमिशनच घेतलं नाही.
हम.
मग नंतर आणि आता परवा म्हणजे दोन फर्स्ट इयर लग्नाच्या आधी केलेलो मी. बीए च आणि से सेकडनी थर्ड आता परवा म्हणजे हे वर्ष नाही त्याच्या गेल्या वर्षी पूर्ण केले. मध्ये नाही म्हटले तरी. चार ते पाच वर्षाचा गॅप पडला दोन सेकंड इयर थर्ड इयर पूर्ण करण्यासाठी.
होय का अच्छा म्हणे तुम्ही शिकताय.
म्हणजे झाले माझं आता आता ग्रॅज्युएशन झालं पूर्ण.
अरे वाबा छान छान मग स ते. सध्याची बदललेली शिक्षण पद्धती त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे.
आता सध्या म्हणजे. अ गरजेच आहे पण जरा असं. म्हणजे जस स्कोप वगैरे निघतात त्या पद्धतीने मुलं शिक्षण घ्यायला बघतात. पण कसं होत स्कोप निघलेल्या जे लेवल असतात म्हणजे. फीलल्ड असतात ना त्या फीलल्डमध्ये. गेले क मुलं जातात की आता ह्या फीलल्ड ला स्कोप आहे. आपण हेच केलं पाहिजे असं आणि ते मुलांचं शिक्षण होईपर्यंत ते स्कोप सगपण. पूर्णपणे असशी म्हणजे बंद पडलेली असते दुसरं कोणत तरीस्कोप आलेले असत. त्यामुळे मुलांचा असा हा म्हणजे मुलांचा गैरसमज होत चाललाय त्यामध्ये. आवड आवड आणि म्हणजे आपली आवड वेगळी असते आणि तिने निवड वेगळी काहीतरी करतात. स्कोप अस मर त्यामुळे. असं काहीतरी न करताात ज्यामध्ये मुलांना आवड आहे की नाही त्यामध्येच करिअयर करावा असं माझी इच्छा आहे सगळ्यांनी. आता माझ्या. पण असत झालेलं म्हणजे कम्प्युटर डिप्लोमाला आयटी सेक्टरला भरपूर जॉब आहेत म्हणताना मी. त्या पद्धतीनेच म्हणजे पहिल्यांदा दहावी झाल्यानंतर डिप्लोमाच केले. मग मिस्टरांस पण डिप्लोमात झाले माझ्या पण त्यांचं मेकॅनिकल आहे माझं कम्प्युटर आहे. आणि कसं झालं नंतर ना मग पुणाला दोन वर्ष केले. जॉब त्यानंतर मग लॉकडाऊन ला इकडे आले. आल्यानंतर ना मग परत तिकड काही गाव गाव असल्यामु बाहेरला गेले की पडताच आलं नाही.
आणि आता बाहेर जायचं म्हण. लं तर मग लहान मुलगा त्याच्यामु काही करताच येत नाहीे.
हो.
हम्म
ते पण एक बरोबर आहे.
हो. आणि त्यावेेळे कसं ते कम्प्युटरला फे म्हणजे त्यावेेळेला आहेत म्हणताना के लो पण आत्ता तसं नाहीय.
अ म्हणजे आता कसं आयटीला पण आहेत पण. जरा लांब लांब आहेत आणि. म्हणजे त्या त्या ठिकाणी जाऊन राहणं आता. योग्य नाही आहे असं वाटते कारण बाहेरचं वातावरण वगैरे जर बघितलं तर.
अगदी बरोबर आहे.
हम्म.
बाहेरचं होता बघून खरंच
होय. आजे भयानक म्हणजे कोणत्या कोणत्या तरी गोष्टी अशा भयानक ऐकायला मिळतात रोज रोज. कि. बाहेर जायची हिंमतच होत नाहीे आता सध्याच वातावरण बघितलं तर.
हम्म, खरंच हे मात्र खरं हाय अर्दी तुमच म्हणणं.
होय, होय.
इतकं सध्या हे झालंय ना.
हम्म.
मुलींच्या दृष्टीन सुद्धा
काय म्हंटला?
मुलींच्या पण दृष्टीने हे झाल.
होय होय, आणि म्हणजे कसं होतय. ज्या ठिकाणी मुलं योग्य असतात, त्या ठिकाणी असणं गरजेचंच आहेत ते. पण, मुली पण त्याचा खूप गैरफायदा घ्याय लागल्यात आताच्या. जे कायदे वगैरे जरा वेगळे झालेत ना त्यामुं सगळे कायदे. मुलींच्या कडून असल्यामूळ, मुलांना पण काही करता येत नाही. आणि त्या कायद्यांचा मुली एक काही मुली गैरफायदा पण घ्यायला लागल्यात.
हो मात्र, हे मात्र अगदी खरं तुमच.
होय.
असं नाही केलं पाहिजे मुलींनी.
हा आपल्या ना जे सोयी करून दिल्यात हा. आहे त्या, पद्धतीन राहायला बघत नाहीत, आत्ताच्या मुली बघायला तर गेल्या तर
हं, काही बाबतीमध्ये मुलींच बाजून बरोबर आहे, म्हणजे हेंच्याबद्दल, कठोर निर्णय काय-काय घेतलेच पाहिजेत म्हणजे. समाजात मध्ये जे हे होत ते जस अं काय, काय घटना आपण ऐकतो होत नाही का? नसरापुरच झालं होत, ऐकलं ना तुम्ही?
हो, ऐकले की ते पण. अशा ठिकाणी म्हणजे, असं जर झालं असेल तर, मग त्या ठिकाणी जे काय असेल, तो कठोर निर्णय घेणे योग्यच आहे, पण हा आपण मुलीहूनच आपल्या म्हणजे, जे कायदे मिळाले त्यांचा गैरवाप पर कोणा पण दुसऱ्यांना त्रास देणं, योग्य नाहीये ना पण? हा आणि हेच जास् स्तीत जास्त हेच चालू आहे सगळीकड, त्यामुळे मग क मुलांचं म्हणजे, मुलांच्या करिअरवरती पण, जास्त परिणाम होऊ लागल्यात आता सध्या. हम्म.
ते फार खरंच म्हणजे शिंतेची बाबा आहे बरं का.
होय, हो.
म्हणजे मान्यये की मुलींच्या बाजूनी हे आहे, पण थोडं मुलींनी पण हे करून घेतलं पाहिजे ना.
होय ऍडजस्टमेंट दोन्ही कडन असली पाहिजे
आणि आशान मग ते विणी विषमता तर वाढत जाणार ना, असाय. आणि छोट्या, छोट्या गोष्टीवरन आजकाल मुलं हे होतात, हायपर होतात.
होय. ठीक आहे, मी करू काय कॉल आता तुम्हांना, टाइम झालंय आपला
उ.
टाईम झालाय आपला करू काय मी कट हा.
कॉल कट होऊ द्यात मग करा म्हणजे पूर हा पूर्ण कॉक कॉल होऊ द्यात. पूर्ण कॉल होऊन द्यायचा तो ऑटोमॅटिक कट होतो बारा बारा मिनिट झाल्यावर आणि मग हा मग तुम्ही कॉल करा असं असं करत जावा कुणालाही कॉल केला तसं करत जावा पूर्ण कॉल कट होतो बारा मीट झाल्यावर हां मग तुम्ही वापस कॉल करा हव तर हम्म
काय म्हणत होता मग
काय म्हणीत होते मी कशात हां तेच समाजाच्या बाबतीत मग त्यामुळं